हॅलो -नही कश्या आहात काय नाय अशीच बसलेली बागेत तर म्हंटल फो- फोन कराव तुम्हाला पण बागेचे हाऊस आहे ना-
हो भरपूर मग फुलं वगैरे आता काही जास्तच सगळं भारी पूर्ण भाग भरला असेल फुलांनी वगैरे
हो हो खूप भरलंय
मस्त मज्जा मग तुमची
हो खूप मज्जा
मस्त मग फुले वगैरे नेहता
हो हो मी तर ना तुमच्या तुम्हाला कुठली कुठली फुलं आवडतात
मला तर सगळीच फुलं आवडतात मला फुलं बघून वीळीच होते पूर्ण ग क मोगरा ते आता तर नाही अ म्हणजे पूर्ण वेणीसाठीठीप्सिप्सीची वगैरे फ एव भारी वातात म्हण सांगा हो मग म्हणजे आम्ही विकत आणतो इथून आमच्या इकडून
प जिप्सी तुमच्याकडे लागते जिप्सी लावतात कशी होती मिळते कुठे त जिप्सी
इथे भेटतात ना आमच्या इकडे ह लावण्यासाठी पण भेटतात ते आमच्या इथे ना आहे म्हणजे एक व्यक्ती म्हणजे सगळ्या प्रकार झाडे आण विकायला मग त्यांच्या त्यांच्या इथून लोक नेतात आणि मग लावतात त्याच्या इथे तो पण झाड आहे नाहीतर असं शक्यतो असं म्हणजे कोणी लावलेलं नाहीय पण ज्याला आवड आहे ना त हेच असं म्हणजे लावायला कोंडीत.
हा मला ना ती जिप्सी कारण मी भरपूर ठिकाणी बघते आणि ती दोनशे रुप तीनशे रुपयेच्या असे आहे ना जिप्सी म्हंटलं मग जिप्सी कशी लावात आ जप्सी सारखी पण येत आपण राडु्. राहली पण त्याला जिप्सी नाही बोलत ही जिप्सी कडक असते ती जिप्सी लगेच मावत आहे आम्ही बघतो ना आमहीला हा मी म्हणत हि ज ी मिळते कुठं नक्की
ते चांगले आणि भरपूर म्हणजे असं आता लग्नात वगैरे बघा ना नवरीला तरवली पण आता लावते.
हो मी म्हंटलं कसा गयच्या डोक्यात जी दिसते ती ना खरी म्हणजे ती थोडीशी लावली तर छान वाटते. काही लोक सगळीकडे लावतात. ओवर्ह लावतात ओवर्ह सगळं ओव्ह ओ मग ते चांगलं नाही दिसत ऑलरेडी महिला सगळ्या सुंदर आहेत दिसायला. नॉर्मली केल्यान. ते जास्त केल्यानंतर खूप खराब दिसत सगळीकडे जिप्सी ह्या साईड ला जिप्सी त्या साईड. जिप्सी
सगळीकडेच.
हो.
मग आता तुम्ही बसलेत ति हो मग भरपूर
माझ्याकडे गुलाब आहे. वा गुलाब आहे सफेद गुलाब आहे जास्वंद आहे जास्वंदाचे सगळे प्रकार आहे. माझ्याकडे नारलाची झाडं आहेत माझ्याकडे काजूची झाडं आहेत माझ्याकडे आंब्याची झाडं आहेत. माझ्याकडे बाग आहे समोर आम्ही रीकाम आहे. ब्रम्मकम आहे कोरफड आहे अ डबल ह. जी छोटी छोटी आम्ही झाडं लावलेली आहेत तशीच लावून दिलेली पण ती झाली व्यस्थित पण आता आमचं मत आहे. काय की ते व्यवस्थित झाड करायची. जेणेकरून आपल्याला तिथे बसता येईल म्हणजे आपल्या ह्याच्यामध्ये बागेमध्ये.
कारण चांगलं मस्त वाटेल.
असं आता पावसाळा पण सुरु होतोय तर अशी इच्छा आहे की बापरे सगळी फुलांची ला झाडं लावून द्यायची सगळे शोची झाड लावून द्यायची सगळ आता फणसाची झाड लावाय ची आता काजू आमच्याकडे काजू आहे बदाम पण आहे. पण आता आम्हाला आमचं मत आहे की लिंबू वैगेरे असं.
हा म्हणजे सर्व झाडं लावायची.
ता फळ वैगेरे मग आता सगळी झाडं लावायची असं आमचं मत आहे.
म्हणजे बाग तुमच भरपूरच मोठ्ठ आहे.
हा घर या या एक दिवशी या आमच्याकडे तुम्हाला आवडेल आमच्याकडे राहायला. राहिलाच या मग आम्ही तुम्हाला बागेत नेहू आमच्या समोरच.
हो नक्की येणार.
बसू मस्तपैकी आम्ही सकाळचा असो कप घेऊन अस आम्ही तिथे फिरत असतो.
अच्छा भारी म्हणजे कधी सकाळ होत आणि कधी बागेत
हा मी तर रोज जाऊन ते ना. बघत असते आज किती मोठं झालंय उद्या किती मोठं होणार हाय.
पण अ ह पण ती फुलं जेव्हा म्हणजे येत असेल तुम्हाला काढायची इच्छा
नाई न नाई ना आम्ही काय करतो ती फुलं काढतो आणि मग त्याचा हार तयार कर. तो आणि मग देवाला वाहतो आमच्याकडे ना ती मोगरा माहितिये तुम्हाला
हो हो हो माहिताय.
त्याची फुलं खूप येतात एवढी येतात ना त्याचे खूप सारे हार वैगरे असे बनतात. आम्ही काय करतो, त्याचा हार बनव तो गजरे बनवतो, म हे प्रत्येक गाडी विडीला मग तेच लावले जातात असं.
हा चांगलंय म्हणजे, आणायला नको कुठून?
कुठ नाय नाय, आम्ही हार वैगेरे कुठ पूर्ण कधीच आणत नाय मार आणल, तर फक्त ती फुलं आणतो आपण झेंडूची बाकी जास्वंद तर आपल्या घ रिच आहे सगळं आपल्या
घरीच म्हणजे टेन्शन काही नसत.
मग तुमच्याकडे कुठली फुलं लावली जातात, तसे ना कुंडीमध्ये?
ह मी- मी माझ्या इथे जागा नाही ना एवढी लावायला म्हणून मी तर नाय लावत पण असे म्हणजे अ काकाच्या घरी मामाच्या घरी वगैरे भर
तिथे जाऊन मला जास्त होत. हा हा कुंडी लावू शकतो. ते जरा माझ्या इथे कसं ऊन वगैरे जास्त येईत नाही ना मग ते झाड मरतात.
अच्छा अच्छा झाड जगत नाहीयेत तुमच्याकडे म्हणजे त्यांना ते सण वै गरे बेसन भेटत नाईये त्यांना ज्या प्रकारे सूर्यप्रकाश भेटायला हवंय तो प्रकाश नाही भेटत त्यामुळं ते म तुमच्याकडे म वातावरण तर शांतच भलेही झाड
वातावरण शांताय पण कायच सांगू घर आमचे असे आहेत ना म्हणजे पूर्ण जवल-जवल घर अस म्हणजे अंगणा नाई समोर गल्ली वगैरे आहे म्हणजे
अच्छा! अच्छा! म्हणजे तुमचं असं ग गल्ली म्हणजे सगळ्यांची घर झालेत मोठी-मोठी त्याच्यामुले काय होत ते येत नाहीये
ह गाव ठिकाणी कस हा गाव-गाव ठिकाणी कस एखाद्याची जागा असते ठिक आहे चला घर बांधा सगळे लोक ही घर बां धून म्हणजे ती जागा पूर्ण पॅक झाली आता.
हा सगळ्या ठिकाणची जागा पॅक झाली आमच्याकडे कस आलं हा इकडे स खूप झाडे लावलेत सर्वांनी आजकाल झाडे लावण्याचा ते हेच. लय झाल काय
चांगलंय आणि झाड लावायलाच पाहिजे कापण्यापेक्षा. तर झाडं लावायला पाहिजे.
हो, आम्ही तुळशी पण खूप लावल्यात तुळशी जास्त लावल्या तसं ताल मी एका एका ताई माझी मैत्रीण आहे, त्यांनी झाडावर त्या दिवशी कालच बोलल्या की, त्यांनी असा उपक्रम राबव वलाय की महिला बचत गटाच्या जेवढ्या मीटिंग्स असतील त्याचे प्रत्येक प्रत्येक मिटिंगला आम्ही सांगितलं म्हणजे, जेव्हा जेव्हा मिटिंग होते, जेव्हा जेव्हा महिला बचत गटाचा असा एक वर्षातून एक दिवस असेल. तेव्हा सग झाडं वाटप करायची, महिलांना आणि महिलांना सांगायचं कि झाडं लावायची, म्हणून तुम्ही असं करून बोलतात आपली झाडं तयार होते.
हा तेच ना बरोबर आहे, चांगलं काम केलंय म्हणे.
हा खूप खूप मला असे म्हणजे महि आपल्या महिला अशा आहेत की, त्यांनी खूप चांगलं चांगलं असं माहिती दिलेली आहे, जे मला खूप आवडलेले आहे.
पण आता म्हणजे असं तुम्ही मला सांगितलं मी पण आमच्या आमच्या
हा महिलांना सांगू शकता, की शेव आपण हा हा. हळदी कुंकूला तुम्ही झाडं वाटप करू शकता.
ते ना आता काय ते हळदी कुंकुला वस्तू सगळे आणि वस्तू तू का प्रत्येकाच्या घरात असतेच. आपण एखादी अशी गोष्ट घ्यायची त्यांनी हा मग त्यांनी सगळ्यांना चांगला हे होणार आहे ना.
हा म ह्यावेेळेस ना आमच्याकडे पण महिलांनी ना तुलसी वाटप केल्या म्हणजे तुलसी. रोप आणलेली आणि हळदी कुंकुवाला तुळशी दिल्या. आणि काही ठिकाणी गुलाबाची झाडं दिली गेली खूप भारी भारी उपक्रम. राबवले महिलांनी जेणेकरून सर्वांना. निसर्गाची हे जपता येईल.
पाहिजे ना झाडे पण. काही लोक तर म्हणजे विचारत नाही करत झाडं वगैरे तोडून टाकतात.
हो ना.
झाडं लावण. त्याच्या बद काही लोक तोडतात चांगलं ते चागलं. ते चांगलं आहे हल्दी कुंकूला म्हणजे असं झाडे वगैरे देऊन. सगळ्या महिला एकत्र आणि त्याने एकत्र जाऊन सगळ्या म्हणजे. मस्तच एकदम हा झाड वगैरे लावायची.
हो हो हो.
चत्र घालायचं.
हो.
म्हणजे आपण जेव्हा करू मग तेव्हा दुसरे एखादी व्यक्ती बघेल मग ती पण अशी त्यांच्या इथे सांगेल. बाबा हे लोके करतात मग आपण पण अस म्हणजे अशा प्रकारे झाड जास्त हे होतील लावली जातील.
हो खूप झाड लावली जातील अशा प्रकारे तर मी तेच बोलतीय. कि जर अशा महिलांनी ज उपक्रम राबवले की आज प्रत्येकीने असं प्रत्येकी. झाड दिलं आपल्या घरी किती पाहणे रावणी येऊन जातात तर मग. झाडांच अस जाणून ठेवलं आपण कोण आली तर महिला जर आली तिला तर हळदी कुंकू लावतो आणि तुम्ही तिला साडी किंवा ब्लाउज पीस देतो त्यापेक्षा तिला झाड दिल घरी तर ते. किती भारी वाटेल.
हो तेच ना ती आणि आठवण एक राहील की बाबा ह्या व्यक्तीने मला दिले.
हा ते जगल तर ते आयुष्यभराची आठवण राहते ना आणि दिल्यानंतर माणूस आवर्जून ते लाव. त्याची जोपासना करतो की हे मला दिलेलं आहे म्हणून. म्हणून माझ्या मते आहे की झाड लावायला पाहिजेत.
ते झाडं लावायलाच पाहिजे.
ते जसं जॅकी श श्राप सरांनी कसं काढलंय. कि ते गल्यातच घेऊन फिरतात आणि त्यांच्या गाडीमध्ये झाडं असतात. कोण आलं की त्यांना झाडच देतात कोण आलं की त्यांना झाड हा अशी भारी भारी प्रकारचे हा भारी भारी प्रकार प्रकार झाड लावायला पाहिजेत आणि प्रत्येकाला ते झाडच गिफ्ट करायला पाहिजे. तुमची काम चालूेत वाटतय.
नाही पाणी आल त जरा नळ बंद करायला आले.
पाणी येत.
हो.
मग आता पाणी वगैरे पण भरायचं असेल.
ह पाणी येतो असं मध्ये थोडं ज गेलं की नाही तर पाणी असतो आमच्या इथे. जातो ना मध्येच म न. चालू होता ना मात पाणी आला तर लावलेला तो.
हम्म म्हणजे पाणी तुमच्याकडे भरपूर ठिकाणी मी ऐकले आजकाल पाणी जाणार होत.
हो पाणी आता तेच पाणी आता भरपूरच जाम प्रॉब्लेम आहे पाण्यात.
हा पाऊस पडला तर ठीक नाही पडला तर मग तर काय बाराही महिने ओरडायला लागेल आपल्या नला.
तेच ना.
चालेल चला बर. थँक यू हो हो मला पण छान वाट तुमच्याशी बोलून बाय.